हाा येतोय मॅम तुम्हाला माझा आवाज येतोय का?
हो हो खूप छान येतो या वस्तूंचा बोला ना मॅम फोन करण्याचे कारण
कारण म्हणजे अस मॅम मी बसले होते आणि म्हणल खूप दिवस झा तुमच्याशी बोलून मग आता प्रवास आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रवासाला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे आपण प्रवास करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्हाला आता प्रवासा बद्दलची मी थोडी म्हणजे थोडक्यात थोडीशी माहिती सांगणार आहे मग त्या माहिती सां तुम तुम्हाला माझ्यासाठी दहा मिनिटे आहेत का मॅम
हो हो आहेत ना मॅम बोला ना प्रवास आता प्रवास म्हणजे मला माहती एका ठिकाणावर आपण दुसऱ्या ठिकाणी जातो तर मला नक्कीच त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
अ हो मॅम मग अच्छा. म्हणजे मी तुम्हाला सांगते की मॅम प्रवास करणे म्हणजे आता आता हे. आपलं धावपळीच जीवन आहे. मग या दवपळीच्या जीवनातून आपल्या शरीराला कुठेतरी विश्रांती मिळाव. एखाद्या ठिकाणाला भेट देऊन आपला जो काही थकवा आहे तो घालवण्यासाठी आपल्याला अ अनेक ठिकाणी म्हणजे ज्या काही शांतते शांत. अ शांततेचे जे काही ठिकाण आहे त्या ठिकाणाना त्या ठिकाणाना आपल्याला अ अ अ भेट द्यायची आहे मग भेट देता भेट दिल्यानंतर आपल्याला खरंच आपल्याला शांत वाटेल. हॅलो.
हा हो बोला ना म
ह ओके म्हणजे अशा ठिकाणी ओा ओके ओके हा. अ म्हणजे अशा ठिकाणी आपल्याला भेट द्यावाची आहे म्हणजे अ जो काही आपला थकवा घालवायचा आहे जस की आपल्याला एखादा समुद्रकिनारीे परत पुन्हा म्हणजे खांदा पर्वत म्हणजे डोंगर डोंगर भागात अशा ठिकाणी आपलं जो काही प्रकार अश ठिकाणी आपल्याला जाण गरजेचं आहे. आपण डोंगर भाग जास्त. अवइड म्हणजे थकवा जर घावायचा असेलच मॅम तर आपण डोंगर भाग जाण्यापेक्षा आपण समुद्राच्या किनारी जाणं खरंच गरजेचं आहे. कारण का तिथेच येणारी. स्वच्छ हवा तिथला जो काही परिसर तिथे जर आपल्या त्या ज्या काही लाट आहेत. येणार तिथ आपल्या म्हणजे दगड वगैरे असतात. त्या ठिकाणी बसून आपण एकांत ठिकाणी आपण बसू शकतो तर समुद्राकडे त्यात बघत आपला जो काही थकवा आहे तो थकवा आपण घालव घालवू शकतो. मग त्यासाठी आपल्याला आपलं मन एकाग्र असणं आपलं जे काही चित. ध्यान आहे ना ते आपलं एकचित्त असणं खूप म्हणजे खूप गरजेचं. आणि जर एक चित्ता असेल तर. आप परिसराचा त्या ठिकाणाचा आपला आपण आनंद पुरेपूर घे. घेऊ शकतो मात्र आपल्याला प्रवासाला. प्रवासाला जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जस. आपल्याकडे मेडटेशन असने गरजे आहे मेडटेशन आपल्या हम म्हणजे की म्हणजे आता प्रवास करताना आपले आपल्याला गोळ्यांची खूप गरज असते आपल्याला गाडी वगैरे लागत असते मग ती गाडी लागू नये म्हणून आपल्याकडे म्हणजे नसलेले गरजेच आहे आणि मेडिटेशन्स जर म्हणजे घर मेडिटेशन आणि दुसरं म्हणजे आपल्याकड फर्स्ट स्टेप बाॅक्स असणं गरजेचं बाई चान्स म्हणजे अस होऊ नये पण बाई चान्स आपण म्हणजे कुठे तरी म्हणजे आपल्याला कोण पायाला वगैरे काही खरचटल वगैरे आपल्याकडे अ बॅडेज करण्यासाठी की आपल्याकडे फस्टेज बॉक्स असणं गरजेचं आहे फस्टेज तर असेल तर म्हणजे आपल्याला आपला प्रवास कसा होईल सुखमय होईल आणि आणि अ आपण आपली पुरेपूर काळजी घेणे सुद्धा गरजेचं आहे जर आपूनच व्यवस्थित असेल तर आपला प्रवास प्रवास कसा होईल तो म्हणजे म्हणजे चांगला होईल मग दुसर म्हणजे मग आपल्याकडे आता - कपडे कपडे सुद्धा असणे गरजेच आहे चांगले कपडे असणे सुध्दा जर गरजेच आहे मग एखांद्या आपल्याला प्र समुद्राच्या ठिकाणी जाता जायच असेल तर आपल्या तिथल्या म्हणजे जो काही पोशाख आहे म्हणजे जीन्स अस किंवा शॉर्टस असणे हि घालणं गरजेचं आहे मग आता म्हणजे कसं आपल्याला तिथे आपल्या त्या - कपड्यामध्ये कंफर्टेबल वाटे मग अस म्हणजे अस जी काही नियोजन आहे ते आपल्या लावण म्हणजे कुठेही फिरताना अगोदर करणं गरजेचं आहे मग आपल्याला पर्सनल गाडी असेल तर मग त्या गाडीच व्यवस्थित आहे का सगळं जेणे करून आपल्याला कुठे म्हणजे जाताना म्हणजे वाटेत प्रॉब्लेम्स नको मग ह्या गाडी व्यवस्थित का हे चेक करण सुद्धा खूप गरजेच आहे मग अशा पद्धतीने मामा आपण हे करत असतो मग प्रवासाला आपण तितकं - म्हणजे ह्या सगळ्या पुरेपूर जर आपण काळजी केली तर आपल्या खरचं म्हणजे खरचं खूप म्हणजे कुठल्या प्रॉब्लेम्स ना सामोरे जाता येणार नाही किंवा आपला जो काही प्रवास आहे मॅम तो आपला प्रवास सुखाचा होतो तर मॅम मी तुम्हाला अ म्हणजे प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे ही मी जाणून घेण्यास खूप उस्तुक आहे मॅम
हो हो तुम्ही जे सांगितला अगदी म्हणजे प्रवासाच काही म्हणजे नियोजन हे ते त्याच्याबद्दल जे काही सांगितलात अग उत्कृष्ट्यरित्या तुम्ही सांगितलेला आहे मॅम आता मी आणखीन त्यामध्ये सांगेन की मी पहिलाच तुम्हाला म्हणजे प्लाॅन सांगितली होती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे प्रवास आता प्रवास म्हणजे फक्त फिर आणि अस नसत मॅम जर आता त्यामध्ये बघा काही लोक शैक्षणिक त्यांच्या वाटचालीस बाहेर परदेशी जातात म्हणजे शिकण्यासाठी काही लोक जॉब जातात मग हा प्रवास म्हणजे याला देखील आपण प्रवास म्हणू शकतो म्हणजे जेणेकरून त्यांचं उज्वैल भविष्य त्या त्यासाठी ते प्रवास करतात आता आणखीन प्रवास बद्दल सांगायच झाल तर तुम्ही तर उत्कृष्टरित्या सगळं सांगितलेलंच आहे तर मी त्या म्हणजे त्यामध्ये सांगते की प्रवासाची पूर्व तयारी म्हणजे प्रवासाला जाताना आपण नियोजन केलं पाहिजे जस की एखाद्या ठिकाणी आपण जाणार आहे तर तिथ सेफ्टी तिथिल काळजी तिथ आपण कस जाणार कशाने जाणार आपला खर्च किती येईल परत त्यानंतर आपण तिथून परत कस येणार तिथे जाऊन आपण कुठे स्टे करणार याबाबतची जे काही म्हणजे अ जे काही जी म्हणजे व्यवस्था आहे ते आपण पाहणे खूप गरजेच आहे कारण जेणे आपण एखाद्या वेळी तिथ गेलो आणि ते जर म्हणजे तिथे जर काहीतरी आपल्याला सोय किंवा सिस्टमची म्हणजे सुविधा आपल्याला आवडली नाही तर आपल्या - आपल्या प्रवासामध्ये खूप अडथळे निर्माण होऊ शकतात आता हे झालं पूर्वतयारी प्रवासाला जाताना आपण खूप काळजी घेतली, पाहिजे कारण प्रत्येक प्रवास हा सुखदायक. होईल असं नसत प्रवास. म्हणजे एकक लोकांना प्रवास हा झेपत नसतो म्हणजे काहीना उलटी मळमळ यासारखे विविध व आजार प्रवासामुळे होत असतात त्यामुळे त्यांची काळजी व्यवस्थित घेतली जावी यासाठी आपण व्यवस्थितरित्या सगळ हँडल केलं. पाहिजे मॅनेज केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रवासात कोणती अडथळा येणार नाही. प्रॉब्लेम येणार नाही आपण आनंददायी आणि सुखदायी प्रवास करु शकेल हे झालं. प्रवास करता प्रवास करताना आपण दंगा मस्ती करू नये म्हणजे. आपण बघतो प्रवास. करताना आपण गाडीने वगैरे करत असेल तर आपल्याकडे जे आपण बाहेरचे बिसलरी बॉटल वगैरे विकत घेतलेले असतात खाऊ विकत घेतलेला असतो. त्याची कागद त्याचे ते बॉटल. किंवा प्लास्टिकचे कव्हर असतात आपण रस्त्यावर तसेच फेकून देतो. तर हे न करता आपण ते आपण आपल्या बॅगमध्ये एका साईडला ठेवून घरी येऊन कचराकुंडी टाकने खूप गरजेचं
असे केल्यास आपण त्या जागी प्रवास म्हणजे फिरायला तर जातो पण तेथली जागा आपण स्वच्छ करतो आणि ते आपल्याला म्हणजे आपण ते चुकीच करतो. आपण भारताचे नागरिक म्हणून ही देखील काळजी घेतली पाहिजे की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते. परिसर हा स्वच्छ आणि सुंदर आपल्याकडून जितका होईल तितका आपण केलं पाहिजे. आता याबद्दल तुम्हाला सांगायलाच. तर मध्ये आपण म्हणजे किल्ल्यांना भेटी द्याय म्हणजे किल्ले मोहीम राबवली. विविध किल्ल्यां म्हणजे हा देखील प्रवासच आहे विविध किल्ल्यां भेटी द्यायच आणि तिथे जाऊन वेगवेगळ म्हणजे स्वरुपात तिथ साठलेल्या कचरा आपण स्वच्छ करायचा. हे असं म्हणजे जे आहे प्रवास करताना आपण याची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घ्यावी असं मला वाटतं. आता त्यानंतर प्रत्येक काम की तुम्हाला सांगितलं प्रत्येक प्रवास हा सुखदायक होईल असं न नसत. प्रवास करताना काही अडथळेही निर्माण होऊ शकतात मग त्या अडथळ्यांना आपल्याला सामोरं जाण्यासाठी खूप छान अस आत्मविश्वास आपल्यामध्ये अस असलं पाहिजे जेणेकरून आपण त्या आव्हानांना सामोरे जाऊन. आपल्या ज्ञानमध्ये भर पडेल म्हणजे आपण त्या आव्हानांना सामोरे केल की आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या ज्ञनामध्ये आहे ते उत्कृष्टरित्या ज्ञानाची भर पडते. म्हणज अशा विविध स्वरूप. प्रवास करत असतो, आता प्रवास आपण एकटे करू शकतो, प्रवास आपण मी मित्रांसोबत, करू शकतो प्रवास आपण, फॅमिली सोबत करू शकतो प्रवास आपण ऐतिहासिक स्थळांना भेटी. देऊन करू शकतो, प्रवास आपण धार्मिक स्थळांना भेटी देऊन करू शकतो. वेगवेगळ्या स्वरूपात हा प्रवास आपला होत, असतो आ ऐतिहासिक स्थळबद्ल बोलायचं झालं तर मॅम, आपण इथं बसून एकद्या किल्ल्याची माहिती व्हिडिओ किंवा एखाद्या व्यक्तीच्या द्वारे घेण्यापेक्षा, त्या किल्ल्याची माहिती आपण तिथे प्रत्यक्षरित्या, जाऊन घेतली तर, आपल्याला ते छान आणि सोईस्कर वाटे. म्हणून आपल्याला, प्रत्यक्षरित्या अनुभवणे, आणि बाहेर बसून फक्त त्याचा डेमो पाहणे. यामध्ये खूप आहे, तर मी सांगेन की कोणत्याही वस्तूची कोणत्याही ठिकाणाची माहिती ही, आपण एका दुसऱ्यांकडून ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या, जऊन पाहणे आणि, त्याची माहिती घेणे हे खूप छान आहे, आणि त्यानंतर धार्मिक स्थळांच बोलायचं, बोलायला गेलं तर आपण धार्मिक, स्ळांना एक आपल्या मनात त्यांच्याबद्दलची भावना असते. जी शांतता, असते प्रसन्नता, असते श्रद्धा, असते त्यामुळे आपण धार्मिक स्थळांना भेटी देतो. जेणेकरून आपल्या मनातील, जे काही दुजा भाव आहे दुसऱ्यांबद्दल आपण जे वाईट, विचार केलेला असतो, आपण जे काही वाईट केलेलं असतं ते आपलं सगळं पाप धुऊून जावं आपल्याला पुण्य लाभाव अस विचार करून आप एक मनात श्रद्धा ठेवून, आपण धार्मिक स्थळना भेट, देत असतो अश पद्धतीने व्यवथितरित्या आता प्रवासाचे मार्ग, पण खूप आहेत जस की रेल्वे बस गाडी, वगैरे जमेल त्याच्याने आपण प्रवास हा केलाच पाहिजे. आपल्या जीवनात दोन, महिन्यातून एकदा तीन, महिन्यातून एकदा शक्य असेल तित क आपण हा प्रवास करणे खूप गरजेचे आहे, प्रवासामुळे आपल्याला आनंद आणि सुख मिळत. यामुळे मी सांगेन की, प्रवास करणे खूप गरजेचे आहे.
हो मॅम खरंच नक्की तुमच्या म्हणजे, तुम्ही काही जो काही प्रवासाबद्दल तुमचा जो काही, अनुभव सांगितला खरंच, मला तुमच्याशी बोलून खरच खूप म्हणजे खूप, हम्म छान वाटलं मॅम असंच, तुमच्याशी प्रत्येक गोष्टीवर मला, पुन्हा, बोलण्यास खुप आवडेल, थँक्यू मॅम.
ओके बाय मॅम,